तज करतय.
हम्म हम्म.
ह हा म्हटलं आपण, हो येतोय आवाज येतोय.
बरं, काय आहाराविषयी बोलताय ना?
हो हो आहराविषयी बोलूया आपण. तर रोजच्या जेवणामध्ये आपण अ जास्त तेलकट मसालेयुक्त पदार्थ आहारात अ घेणे सह सहसा टा
हा.
ळावे आपण त्या ऐवजी आपण काही फळं पाले भाज्या
काय नाही.
बरोबर आहे ना ताई?
बरोबर आहे ना ताई? आवाज येतोय का तुम्हाला?
हो येतोय येतोय.
हॅलो, हम्म, तर चेहऱ्यावर चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होण्यासाठी. जीवनसत्वयुक्त जीवनसत्व असलेले पदार्थ. त्यांचा समावेश आपल्या आहरामध्ये आपण केला पाहिजे.
हम्म ब बरोबर.
म्हणजे जी नैसर्गिकपणे काळजी घ्यायची असेल, तर आहारबरोबर आपल्याला अ रोज फळे वगैरे असे अ सकाळी नाश्त्याला फळं वगैरे असं अ त्याचा नियमित वापर के लागला पाहिजे. असेच सर्व प्रकारची जीवनसत्वे
रोजच्या जेवणात आपण जर वरण, भात, पोळी भाजी त्याच्याबरोबर फायबरयुक्त आहार घेतला म्हणजे जसं काही काकडी. त्या किंवा गाजर बीट हे खाल्ल्यावर सुद्धा चे शरीर शुद्धीकरणाला खूप त्याचा उपयोग होत आणि त्या च्यामुळे ही स्किन खूप छान राहते.
हम्म.
आणि प्रोटीन म्हणून मग आपण कुठे सोयाबीनचं भाजी किंवा भुर्जी असे प्रकार करून ते ही खाऊ शकतो. परत जेवणात आपण जे आपल्या चपाती आणि भात जे जास्त खातो ते कमी थोडं खायला पाहिजे आणि भाज्या हिरव्या भाज्या मोड आलेले कडधान्य असे प्रकार जेवणात वाढवले तर
हो.
शरीरात त्याचा खूप फायदा होतो म्हणजे स्किनला केसांना पुन्हा हाडं सुद्धा मजबूत होण्यासाठी खूप मदत होते.
हो बरोबर ये ते तुमचं.
आहे ना.
आणि हे बघा मैदा, साखर, तूप, चहा, कॉफी, थंड पेय हे देखील आपल्याला शक्यतो टाळलेलेच बरे असतात. शक्य तर खाऊच नाही अशे पदार्थ, हो. त्यामुळे आपल्या सुरकतलेली वयस्कर दिसू लागतात आपण जास्त चायनीज त्याच्याने तसे पदार्थ खाण हो
आणि दूध पिनं दिवसा आपल्या महिलांनी रोज एक ग्लास निदान एक ग्लास नाही निदान एक कप भर तरी दूध पिणं आवश्यक आहे.
तसं आहारात नाचणी, ज्वरीचा उपयोग जास्त करायला पाहिजे आता आपण.
हो
च्या आधी थोडं अज्ञान होत कळत नव्हतं म्हणून ठीक आहे आतापर्यंत झालं पण आता सगळेच म्हणजे मुलं, महिला तरुण, तरुणी किंवा वृद्ध. सगळ्यांसाठीच चांगलं पोषणयुक्त आहार खाणं आणि मजबूत सगळ्या सगळ्यांनी मजबूत होणं खूप गरजेचं आहे आता.
हो बरोबर आहे, हो हो.
आणि आहारात, हा बोला
आपल्याला अंडे वगैरे अंड्याचा पांढरा भाग वगैरे ते खाल्लेले तरी पण चांगलं असतं त्याच्यातून ही आपल्याला प्रो चांगल मिळत आणि चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे कमी होता, चेहऱ्याला टवटवीत पण आहे. टवटवीत पणा येतो छान.
बरोबर आहे आणि आहारातल्या काही गोष्टी अशा आहेत की आपण स्वयंपाक करता, करता त्या सुद्धा आपण चेहऱ्याला किंवा हातांना आपल्या जरास मधून, मधून लावलं त्यानेही स्किन ला चांगला ग्लो येतो त्वचेला.
हो हो हो.
अ म्हणजे जाता का आपण उदाहरणार्थ आता टोमॅटो कापतोय तर थोडासा टोमॅटोचा एखादा तु तुकडा घेऊन चेहऱ्यावर फिरवला थोडा वेळ, थोडा वेळ धुवून टाकला दहा मिनिटांनी चांगलंय काकडी कापत असेल तर काकडीचं थोडस ते रस वगैरे काढण्यापेक्षा पटापट तेच काय एखादी तुकडा घेऊन जरासा लावला, हो की नाही त्यांचाही चांगला उपयोग होतो आणि असं काही नाही नॉनव्हेजच खायलं पाहिजे नॉनव्हेज जरी खात असाल तरी, तरी खूप मसालेयुक्त, खूप तेलकट असं नाही खाय
हम्म, हो बरोबर.
थोडस. हा मिठाचं प्रमाण अगदी जेमतेम बरोबर पाहिजे. जास्तीच मीठ नाही थोड कमी कमी कमी करत सगळ्यांना सवय लावायची कमी हो हो अगदी अगदी.
मीठ साखर मैदा कमीच खाल्लं पाहिजे सगळ्यांनी हे तीन वास्तू कमीच खाल्ले पाहिजे आज. नसल्या तरी चालत.
नसल्या तरी चालतात आणि यामुळे मग आपलं सगळ्यांचं डायबिटीस. प्रमाण जे आपल्याकडे वाढलंय ते खूप कमी होईल. ह्या जागृतीमुळे सगळ्या आहे की नाही.
हो बरोबर आहे.
आणि आहारात म्हणजे जेवणाच्या वेळा सुद्धा निश्चित पाहिजेत हो. आपण जर. जे आता साडेबाराची वेळ असेल तर साडेबारा फार तर एक. संध्याकाळी साडेआठ नऊ तर साडेआठ नऊच्या वेळेतच जेवलं तर ते. चांगलं शरीर सुद्धा त्या वेळेला मा म्हणजे वाढ बघत असत की. कधी मला आता मिळेल असं म्हणून त्या. जेवणाच्या वेळा सुद्धा निश्चितच पाहिजेत आणि सकाळी नाश्ता आता. आपल्या इथे सगळ्यांना सवय आहे त्यामुळे नाश्ताही करावा जे. आपल्या सवयी पूर्वीपासून ज्या लागलेल्या आहेत त्या तशाच ठेवायच्या त्यात. काही बदल म्हणजे निदान. चाळीशी नजरच्या लोकांनी तरी त्यात काय फार बदल करू नये. नाही तुम्ही ज लहानपणापासून सकाळी नाश्ता करताय दोन वेळेला जेवताय. संध्याकाळी परत काहीतरी थोडसं खाताय तर ते तसंच कंटिन्यू करावं.
हो पण त्याच्यात थोडं.
कमी करावं थोडं खाण्याचे प्रमाण थोडस कमी कमी म्हणजे जसं मी बोलले. चपाती भात थोडा कमी करायचा मग हिरव्या भाज्या वरणाची एखादी वाटी.
हो.
असं अशाने फायदा होतो चांगला त्याने ज्या चपात. आणि भातानी कसं पोट एकदम खूप भरलं जात.
हो भरलं जात आणि का कार्बोहायड्रेट जास्त. प्रमाणात जात.
वाढतात हो वाढतात बरोबर प्रोटीन कमी ह बरोबर फायबर प्रो. कमी जात.
हो.
ती काळजी घेऊन जर आपलं ताट आपण चांगलं सजवलं कुठे कशीि मिरी. सॅलेड नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी. डाळीची वाटी हिरवी भाजी. एखादी मोड आलेलं कडधान्य असा ज पूरक आहार घेतला. तर सगळ्यांची प्रकृती छानच राहील कायम.
हो सगळ्यांसाठी आवश्यकच आहे ते.
आवश्यक आहे आणि आता सगळ्यांना. आपल्या हातात आहे बरोबर अगदी आणि आता सगळ्यांना. काय झालंय सकाळी उठल्या उठल्या चहा आणि बिस्किट खायची खूप सगळीकडे क्रेज वाढली होती.
ते खूप हानिकक आहे आणि जर एखाद्याला. चहा प्यायची सवयच असेल ना तर चहाच्या आधी एक. ग्लास पूर्ण पाणी शरीरात रावून मग थोडा चहा पिला तर त्याचा तेवढा इफेक्ट होत नाही.
हा.
तर ती काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ह की नाही.
हो थोडेफार आपण बदल केले पाहिजे, आपल्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये आपण जे खातो आपण काय खातोय त्याच आपलं थोडंफार बदल करून आपण योग्य आहार घेतला पाहिजे, म्हणजे आता सकाळी समजा आपल्याला नाश्त्यामध्ये आपण पोहे वगैरे ते अ अस म्हणजे गोड पदार्थ घेतो ते ते टाळून ते टाळू शकतो आपण त्याच्याऐवजी आपण अ एखादस पचन खाऊ शकतो किंवा काही फळ असतील ते खाऊ शकतो. किंवा असं प्रोटीन युक्त थोडस काहीतरी असं खाऊ शकतो कि मग खाणे वगैरे अ थोडे भिजवलेले बदाम खाऊ शकतो. नाशत्याला असं खाऊ शकतो आपण अ
काय का?
म्हणजे त्याच्याने आपल्याला प्रोटीन पण मिळतं जीवनसत्व मिळतं कॅल्शियम मिळ अस सगळं मिळतं आपल्या शरीराला तर आपलं शरीर चांगलं राहतं त्याच्याने पण
हो बरोबर बरोबर बरोबर आणि अ जेवण जेवणाच्या वेळा तर निश्चित पाहिजेतच पण जेवण पण करताना, पण अगदी शांत ते चाऊन खाणं गरजेचं आहे. जेवणाचं वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे जेवतानाच नुसतं घाई घाईत उभ्या उभ्या खातोय खात तोय. हे बरोबर नाही ना अस शांतपणे बस पण अन्नग्रह म्हणजे ती पण एक पूजाच मानायची जेवण हे असं करून जर जेवल तर त्याच शरीराला चांगला उपयोग होतो. ह
हो शरीराला म्हणजे आपलं सगळे डोळे अ त्वचा आपल्या केसांसाठी आपल्या पचन संस्थेसाठी सगळ्यांसाठी ह सगळयान सगळ्यांसाठी आपल्याला ख हो हो
उपयोग होतो आणि पुन्हा आहारात आता आपण दुधाचे पदार्थ
हम
पण त्याचा पण समावेश पाहिजे, थोडं पनीर पाहिजे आहारामध्ये किंवा असे दुधा दही दह्याची दुपारच्या जेवणात दह्याची एखादी वाटी तेही चांगलं
हो हो ते चांगलं असतं.
किंवा ताक चांगलं जेवण दुपारच्या जेवणात घरच्या घरी जर ताक केल आणि ते जेवल्यानंतर प्यायलं तरी त्यात थोडं लसूण जिरं घातलं तर अजूनच छान
हो बरोबर
कोथिंबीर
आणि अ लिंबाचा पण वापर करायचोत लिंब लिंबाचा रसाचा पण वापर करायच ते पण चांगलं
हो हो चांगलं असतं वरण भातावर तूप लिंबू लिंबा सर्स पिळा एवढं सुंदर लागत ना त्याची टेस्ट एकदम भारीच एकदम शांतपणे असं मस्त स्वाद घेत जेवलं म्हणजे ते अन्नही चांगलं शरीराला लागत. त्यावेळी त्याचा उपयोग आहे ना? बरोबर शरीर करून घेत अस आणि अ
तसेच काळे मनुके वगैरे
हा हो.
खाई मनुके वगैरे ते खाल्लं तरी पण चालत.
हो सुके अंजीर, काळे मणुके. किंवा अगदीच जर वजन जास्त असेल, झाली का दहा? झाले.
हो, दहा मिनिट झाली आपण मी परत करते.
हा.
हो चालेल, हो मी ठेवते.
हा.